हॅलो
हा हा बोलत आहे
हां हां नमस्कार
हो हो नमस्कार
ह ह आणि आता मोबाईलचे फायदे याची माहिती देते मी तुम्हाला थोडं थोडक्यात फायदे हा हा फायदे आणि तोटे अज आज काल म्हणजे आजकाल का आजच्या काळात मोबाईलचा खूप वापर होतो दैनंदन जीवनच झालंय म्हणजे ते त्याचा एक भागच आहे तो मोबाईलचा
मोबाईलशिवाय काही लहान मुलांनाही मोबाईल पाहिजे असं झालंय
लहान मुलांना मोबाईल मात मृद्धांना पण मोबाईल जवळ जवळ प्रत्येक जण मोबाईलचा वापर करतो खूप म्हणजे त्यांनी ते आपल्यामुळे जेवणामुळे तर ते सोप जाते सगळ मोबाईल मु सरां सर्वांच हा मोबाईल. त्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे, कोणाशी कुठेही कधी बोलू शकतो. व्हिडिओ कॉल करू शकतो. संदेश सोशल मीडिया मधन दूर राहण्याचे नातेवाईकांशी सहज, संपर्क साधू शकतो. आपण
बरोबर बरोबर आहे मोबाईल वर.
हा मोबाईल वर, आणि विद्यार्थ्यांना मोबाईलवर शिक्षणाचे महत्त्व. साधन बनल बनलय, आता सध्या पूर्ण मुलांना. मोबाईल वरनच अभ्यासक्रम दिला जातो. ऑन हा ऑन लाइन वर्ग शिकवले जातात.
हो हो.
आणि शैक्षणिकची व्हिडीओ पण व्हिडिओची पण माहिती मिळते. शैक्षणिकची म्हणजे शिक्षणाची. पूर्ण माहिती त्यांच्यात मिळते आपल्याला हा..
मोबाईलवरच. टाकतात ना पोरांना अभ्यास म्हणा काही म्हणा त्यांच्यावरच टाक तात आता पहिल्यासारखं नाही झालंय, आता सगळं म्हणजे मोबाईलवर टाकून देतात टीचर लोक.
हो. पहिले कसं व्हायचं की, ह पाठ याच्यावर लिहून द्यायचे, फळ्यावर लिहून द्यायचं मग ते मुलांनी. ते लिहून आणच आता, नाही आता मुलांना घरी पाठवतात आणि त्याच्यावर मुलांचं आईवडिलांना सांगतात की, असं असं तुम्ही, मोबाईलवर आलेलं आहे बघा. हम्म असं, याशिवाय मोबाईल. ऑनलाईन बुकिंग करता येते, विजेच बिल भरलं जात लाईट बिल भरले जातात. तिकीट बुकिंग बुकिंग केली जाते. हा हो आणि ऑनलाईन काही खरेदी केली जाते. अ सर,
तुम्ही कुठलं वापर वापरता, ऑनलाईन शॉपिंग करता का तुम्ही.
शॉपिंग नाही करत पण, मोबाईलच ऑनलाईन राहतं. लाईट बिल भरणं, हा लाईट बर लाईट बिल. विविध अस काही आपल्याला ऑनलाईन मागवायचे. अ मिशोवरन ते, पण ऑनलाईन हा, हा अमॅझोन. असेय हं हं ह प्राणी वापरले जातात, आणि आपत्कालीन अॅप. आपल्याला काही परिस्थितीत मदत पाहिजे असेल, तर आपण त्या मोबाईलद्वारेच आपण. संपर्क साधू शकतो ब असं.
हो हो, एकमेकांशी बरोबर आहे बरोबर आहे.
कारण मोबाईलने काही, तोटे पण आहेत तसे मोबाईल हा मोबाईल सतत वापरल्यामुळे हो. डोळ्यांना हा डोळ्यांना तानपडद झोप कमी होऊन जाते. हो आरोग्याचे खूप म्हणजे त्याच त्याच्यावरी दुष्परिणाम होतो. मोबाईलचा त्यांच्यामुळे हम, हा काहींना तर मुलांना वेशनच लाग लागलंय तसं मोबालच मोबाईल शिवाय त्यांना काही मोबाईल लागतो.
माझाच मुलगा बघा, त्याला जेवायला मोबाईल लागतो. तो बिन जेवा हा मोबाईल शिवाय जेवत नाही.
हा असं ते आहे. मग ते चुकये काय बाय. कुटून बाई कुटुंबानी लक्ष द्यायला पाहिजे सगळ्यांनीच. सगळ्यांनीच आता मोबाईल, र गाडी चालवता ना ही मोबाईल. कानाला लावतात गाडी चालवतात मग अपघात धोका राहतोच ना, ते दुसऱ्यावर आप पण विचार करण्यापेक्षा आपण काळजी घ्यायची. की चालव गाडी चालवतोय की, तु् मोबाईल वापरायचा नाही, तो साईडला घ्या तुम्ही मग मोबाईल वर बोला म्हजें अपघात टळणार ये
हा हा हा
हा ते हे आपल्याकडनं होतं ऑनलाईन द्या किंवा ऑनलाईनच पण आपण असं मोबाईलवरन काही म त्याच्यात फसवणूक पण होऊ शकते. आम्ही हा फसूनक होते म त्याच्यामुळे मोबाईल मुळे
त येऊन वेगळी जाते.
हा हा ह गरजेपुर्ंत वापर करायला पाहिजे मोबाईलचा ज मी तो चांगला पण आहे आणि त्याच वाईट पण आहे हा वाईट पण आहे.
घेण्यावर आहे कसं आहे.
घेण्यावर हा मोबाईलचे चांगले आहेत व फायदा पण भरपूर आहे पण त्यांच लोक जास्त त्याचा गैरफायदा करून घेतात.
सहसा कर मोबाईलवर आता आपणच बघतोय आपण कॉल आता मोबाईल वर होतय.
हो चांगलंय पण तो म्हणजे त्यात आती किती त्याच्यात आहारी जायचं हे महत्त्वाचं आहे. खरं अस हा हा आणि आरो आता आरोग्य आणि व्यायामच पण म म माहिती सांगते तुम्हाला
हो हो सांगा सांगा सांगा तुम्हाला कुठली माहिती असेल तुमच्याकडे तर मला सांगा
आरोग्या म्हणजे खर खरे म्हणजे धन आहे हे आरोग्य आपलं स्वत च दहन म्हणून समजे आपल्यास हा स्वतः म्हणजे आपल्या ह आरोग्य सर्व काय हे आपल्या जवळ सर्व सांग मा माणसाकडे किती ही पैसा संपत्ती किंवा सुखसोयी असल्या तरी आरोग्य चांगलं असेल. तर त्याचा आपण उपभोग घेऊ शकतो आरोग्य चांगलं नसेल तर किती पैसा राहिला तर त्याचा काहीच उपयोग होत नाही.
हा हा हा बरोबर बरोबर बरोबर
हम्म आणि आरोग्य चांगलं रागण्यासाठी नित्याने व्यायाम करणे. महत्त्वाचे म्हणजे रोज किमान तीस ते चाळीस मिनिटे चालणे. चालं म्हणजे चालं जास्त सगळं चाल हो होला जायला. पाहिजे योग सन करायला पाहिजे. सूर्य नमस्कार करायला पाहिजे. म्हणजे शरीराची तंदुस्त राहण्यासाठी ही व्यायाम ची एक ताकद आहे
हम्म हम्म बरोबर
कट हा स्नायू बडकट होतात निरो हृदय निरोगी राहतं. व्यायाम व्यायामामुळे भरपूर फायदे आहेत. पण ते आपण दुर्लक्ष करतो त्याच्याकडे व्यायाम कधी आपणच हा नेहमी थोडांसा केला बस झालं थोडं फिरून आलो. थोडं ज एवढं नाही आपल्या म्हणजे आपल्या शरीराला जे जेवढं आवश्यक काय ते करणं गरजेचंच आहे. हम्म व्यायाममुळे श फक्त शरीराचेच नव्हे तर मानसिकची आरोग्यता सुधारते. निम हा नियमित व्यायाम केल्याने ताणतणाव कमी होतो. मन प्रसन्न राहते. आत्मविश्वास वाढतो. कारण ह विद्यार्थ्यांसाठी खरंच अस व्यायाम खूप फायदेशीर आहे कारण म्हणजे का त्यांच लक्ष केंद्रित राहण्यासाठी व्यायाम त्यांच्या सगळ्यात सोपां आहे. मुलांना हम् तर त्या मुलांच काय खेळण्यात तेव्हा त्यांच त्यांना खेळण्यामध्ये त्यांच होत ह होऊन जात आपल्या सारखं आपल्या सारख्या च नाही होत घरातल्या घरात आपली धुनी भांडी स्वयपाक करन आणि याच्यात तर आपला व्यायाम नसतो तो खरा.
लहान मुलं कसं फिरत असतात एक्सरसाइज चालू असते. आपण दोन टाईम जेवलं जर आपल्याला भरपूर होऊन जातं त्यांना तसं भरपूर खाल्लं पण
खाल्लं पाहिजे हा आणि व्यायाम आणि आरोग्यासाठी तर संतुलच आहार पण पाहिजे तेवढंच महत्त्वाच हे आर आर भाजी, भाज्या, फळे धान्य कडधान्य हा हा कडधान्य त्याचेे पौष्टिक हा अन्नाचा म्हणजे पौष्टिक अस अन्नाचा समाश समावेश करा पाहिजे डिंक डिंक काय अं जास्त जास्त तेलखट साखर साखरयुक्त पदार्थ ते कमी खायची हम्म पुरेसे हा हा जास्त जास्त जात प्रमाण नाही घ्यायच बस हम्म हम्म हम् पुरेसे पाणी पुरेशी झोप आपल्याला व व्हायला पाहिजे आपली पण झोप पण महत्त्वाची तसं पाणी पण शिरायला महत्त्वाचं आहे धावपुडी जेवण्यात लोकं व्यायाम साठी काही वेळ काढतच नाही मात्र दिवसभरातून थोडा वेळ व्यायाम केला तरी तो मोठा फायदा होतो आरोग्याला अ हा शरीरामुळे आपले स
आता म्हणजे पहिले करायचे हो शेतात आता लोक पहिले शेत शेतात जायचे त्यांचा आपोआप व्यायाम होऊन जायचा. काम बीम आपल्यामुळे ग घरातच नॉर्मल काम
काम होत नाही हा कर द
व्यायाम श फक्त श शारीरिक नाही तर मानसिक पण आरोग्य सुधारते व असं त्याचानेच हम्म हम्म हम्म हम्म व्यायामने आणि
तुम्ही मला एक शिवाजी महाराजां बद्दल सांगू शकता का त्यांचा इतिहास वगैरे काय? तुम तुमच्याकडे माहिती असेल काही सांगा सांगा मला आठवून घ्या पहिले
ह थांब ह एक मिनटं हां शिवाजी महाराजांच्या मी तुम्हाला माहिती सांगते सर्वात मी आपलं सर्वात प्रेरणा आणि श्री छत्रपती शिवाजी महाराजांची कार्य आणि त्यांच्या विषयावर सविस्तर माहिती सांगते
ह त्यांचं कार्य मला आवडतं ऐकायला म्हणून मी तुम्हाला विचारलं तुम्हाला माहित आहे का त्यांच्याबद्दल छान आहे त्यांनी खूप इतिहास चांगला घडवला
हो हो अ छत्रपती शिवाजी महाराजांचे हे भारतात ऐतिहासिक आणि एक महान युद्ध युद् युद्ध होते हा आदर्श राजे होते आणि दूरदृष्टीने प्रशासन प्रशासक होती त्यामुळे केवळ स्वराज्य स्थापना आहे स्रा्य स्थापना केली केली नाही तर त्यांनी न्यायक्ष्षमता स्वाभिमान आणि लोककल्या कल्याणासाठी त्यावर आधारित त्यांनी राज्य उभे केले म्हणून ह म्हणून त्यांना जाणता राजा असे म्हटले ते हो हो म्हणून त्यांना जाणता राजा हा अं त्यांचा शिवाजी महाराजांचा जन्म एकोणीसशे एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी पुणे जिल्ह्यात शिवनेरी शिवणी किल्ल्यावर झाला हा शिवनेर किला त्यांच्या वडलां नाव होते शाजी भोसले. त्या ते हा हे खूप पराक्रमी सरदार होते. आई राजमाता जिजाबाई त्यांचे धैर्य धैर्यवान आणि संस्कार क्षमता होत्या त्यांच्या लहानपणापासून जिजाऊ रामयण, महाभारत वीरांची कथा सांग सांगायचे त्या, महाराजांना. म्हणजे त्यांना जेव्हा जेवढी माहिती असायची लहान प शिवाजी महाराज लहान होते तेव्हा ते त्यांना असे अ इकडचे अ गोष्ट सांगण्यापेक्षा ते कथा सांगायचे. रामायण, महाभारत असे वीर वीर लोकांचे जे ते वीर त्यांयांची माहिती द्यायची ती दादाजी कोंडे यांची त्यांनी घोडेस्वार तर तलवारबाजी कशी युद्ध केलं! आणि
त दोन मिनटं मी तुम्हाला परत करू का मला पुढे परत सांगा मी दोन मिनट
हो हो!